हॅलो. काही नाही बस गावाला आली आजच पोहोच
हो का कधी गेला गावाला?
हम् आज
हो का? ह् कसं आहे म्ह ति पाणी वगैरे?
हो आज दिवसभर पाऊसच चालू होता.
हो का? इकडे पण तसच आहे बाबा. खूप पाणी चालू आहे इथे पण. थांबलंच नाही. आता तर पूर्ण दडाटून आलेला आहे आभाळ.
हो का?
हम्मम. तुमच्या घरासमोरून दिक पाणी वाहतय बापरे
हो का?
हा.
तिथे विहीर आहेत. विर विहिरीच म्हणजे विहिरीला पाणी वगैरे आलं का मग? विहीर आहे ना तिथे. ह ते आम च्या घराच्या पुढेच विहीर आहे.
हो का मी तर पाहिलीच नाही. तिथे असा मोक तडे जागाच आहे तिकडे आजूबाजूला
हो नाही तुम्ही नाही बघितलं तरल आमच्या घरच्या पुढेच
नाही तिथे तर अशी मोकळी जागाच आहे ना वाटते.
हो पण त्याच्या साईडलाच विहीर आहे छोटी आहे पण आहे.
नाही बाई मी तर पाहिलीच नाही आता आल्यावर बघावं लागेल दिसते पण मी याच्यामध्ये आली नाही उजेड मध्ये पण दिसली नाही
अच्छा
हम्म अशी जुन्याची असेल ती बहुतेक
हो खूप जुनी आहे
त्याला पाणी आहे
अ हो पाणी होत होत पण आता उन्हाळ्यात आटली होती
हा हो का.
आता आले असेल पाणी. आता तुम्ही म्हणताात पाणी खूप आलं म्हणते. अस.
हो आता हे पाणी येतच आहे ना आता. येईलच बहुतेक विहिरीला पाणी. पाणी चालूच आहे ना. तर मुंबईला तर किती येत म्हणते बाबा तिथे तर कोण. हे कोसळळी म्हणते रस्ता हो ना.
बघितल्या पण नाही न्यूज वर.
आमच्या घरी तिथ निवेदच चालू आता. पाण्याच्या पोरण कि कुठे काय झालं हो. मुंबईचच चालू जास्त मुंबई ते लोकल पूर्ण पाण्यामध्ये गेल्या म्हणते सर्व. पाणीच पाणी आहे तिथे लोकलच्या रस्त्यावर.
करायचं म्हणजे माळी या वाड्यात नाही पण माडी सारख. हय वर म्हणजे डबल मचली आहेेत तर इथे वर पण खूप मस्त वातावरण दिसतय वर चढल्यावर‌ पायऱ्या
हो म्ह ना पाणी वगैरे आलं कि मस्त वाटतच हिरव हिरवं. ते ओली होऊन जाते पूर्ण गच्ची छान असं फिरा वाटते मग तिथे मस्त.
हम्म पण तरी धक्कादायक आहे म्हणजे म्हणजे खूप जुनी आहे ना आता पडण्याची भीती.
हा ते तर आहे ना तिथे शेवाय वगैरे पाहून चला तस शेवायलेलं असत की घसरून जाते पाय.
हम्म म्हणून
हम्म बाकी काय चालू आहेय मग जेवण केलं की नाही. हो का काय केलं होत मग आज जेवण.
आज फणसाची भाजी केली होती.
हो का कुठे आहे तिकडे ना. पोहोचल्यावर हो का चांगला राहते फोनस. मस्तच तुम्ही पिकलेला खाल्लेला आहे का फनस. हा त्याचे असे गोड लागतो मस्त घरी.
हो ते खूप चांगलं लागतात माझ्या भावाला नाही आवडत मला आवडतात
हा मला पण अर्धा वाजता गोड लागत. च घर आच. हो कारलं मला पण आवडते भरभ यांना नाही आवडत कारलं. खात नाही र कडूच लागत म्हणता.
हा मला कच्चही आवडत तसं म्हणजे असं वाफवलेलं.
हम् हम् हम्म.
हा ते मला ते भाजी वगैरे तस एवढं काही नाही. ते पण खाऊ शकते मी पण ती म्हणजे.
कारल्याची खाल्लीच पाहिजे शरीरासाठी पण चांगले आपल्या. आपल्याला काही बिमारी वगैरे होत नाही जास्त. कडू गोष्टी खाल्ल्याच पाहिजे थोड्याफार.
हा.
हम्म.
मी तर आता काल ब्लड टेस्ट केली त्याचे रिपोर्ट. कधी येते काय माहित आता.
ब्लड टेस्ट का काय झाल.
हे डॉक्टरनी सांगितलं होत थायरॉइड वगैरे.
हम्म
चेक करायच हो टास्क मी आज रिपोर्ट वगैरे येणार होती त मी पप्पाला सांगितलं रि रिपोर्ट आण ते म्हण ति पावसामुळे रिपोर्ट पाठवलीच नाही.
हम्म हे पावसामुळे होतंच नाही ना आता बंद आहेत ना सर्व
हम्म आणि हा वाडा खूप जुना आहे वगैरे आहेत त्याच्यावर पारंपरिक असे खूप काढलेलं आहे मी तुम्हाला फोटो वगैरे पाठवेल.
हो पाठव जा ना, अशा जुन्या वास्तू कशा आता कमीच झाल्या तशापण. सर्व नवीनच घर बांधत आहे, ठेवतच नाही. हम्म अशा जुन्या वस्तू ठेवत नाही ना जास्त. म्हणजे कस पडत येत य म्हटल्यावरती मग जास्त ठेवून फायदा नाही त्याचा, आठवणी राहतात पण जुन्या. च
हो आणि सगळी तर सागवान सागवानाचंच लाकड वगैरे आहेत.
सागवान साग
हो म्हणजे आता जास्तीत जास्त तर खिडक्या वगैरे ते सागवानच आहेत सागवान मध्येच लाकडं आहेत.
हम्म हो ना सागवानच महाग असते लाकूड.
हम्म
म्हणजे खराब नाही होत ते वर्षानुवर्ष चालतं, दरवाजे वगैरे त्याच्याच बनवतात ना पहिले तर त्याचेच बनवत
हम्म आणि तिच्यात नी दिमक वगैरे पण लागत नाहीत.
सागवन मध्ये नाही लागत दिमक. ते साध्या लाकडामध्ये लागते.
आता आता कशी इथं अ खूप जण राहत होते, एकत्र कुटुंब होतं
हो का?
हम्म मंग
पहिले होती जॉईंट फॅमिली आता खूप कमी कमी होत चाललंय.
फॅमिलीतच मजा येते.
हो ना सगळेजण राहतात मस्त मिळून हो काका वगैरे
अळ हम्म अळी अडचणी मध्ये कामा येतात.
हो ना जास्त जण असले घरात की कसं मदत होते. आणि असं छान वाटत मस्त. घर प्रसन्न वाटत. अंगत पंगत करून बसायचं.
हो आणि सोबत एकत्र बसता येते बोलता येते. एकमेकांचे विचार मांडता येतात. आणि इथं अंगणात खूप मोठं इथे अंगणात खूप मोठं असं लिंबूचं झाड आहे.
अरे बापरे! झाडं असतील मग तिकडे भरपूर.
हो हो अंगण पण खूप मोठं आहे.
हम्म पण असं कसं मोठं अंगण अस ल की छान वाटते मस्त पाऊस वगैरे आलं की त्याच्यात थांबायला पाहायला.
हो. त्याला या उन्हाळ्यात लिंबू खूप लागले होते आता पावसाळ्यात लिंबू वगैरे तोडलेत.
हम्म बरं आहे ना निंबाचं झाड घरी चांगलं असते ते. आपले घरचे ताजे ताजे निंब घेता येता
हम्म.
आणि म्हणतात पण ना की निंबाच निंबाचं झाड मस्त लावलं पाहिजे घरी.
हो तुम्हाला तर आवड आहे तशी झाडं वगैरे लावायची.
हो ना झाडं लावयची आवड आहे पण ती मोकळी जागा पाहिजे ना, ते कशी जमिनीत पाहिजे झाडं. मग ते वाढतात मस्त, तरी केलं म्हणा आजूबाजूला झाडं लावायचं
हो यांच यांच जमिनीतच आहे.
हम्म कसं जमिनीत मुळ जास्त वाढतात ना मग ते अजून मोठं होते मग आणि त्या झाडांना कस मुळ जास्त वाढलेले
हम्म यांचे चूल पण एक सांगणार म्हणजे त्याच्यावर गरम पाणी वगैरे आंघोळीसाठी
हम्म हो का
हो
कधी कधी असं वाटतं की चूलच करा गॅसपेक्षा मस्त पेटते चांगली हो ना मस्त लागते त्याची त्याची चव वेगळीच लागते
हम्म मी तर आच जेव्हा घरी पो म्हणजे आज इथ पोहोचली गावाला तर जाता जाता शेतावर गे होती तिथून मं चिंच तोर तोडले
हम्म हम्म.
आणि मग सचिनच काढले.
हो ना अग शेतामध्ये जाऊन मस्त चिमचा वगैरे काढायला मज्जा येत.
हम् म्हणजे शेत खूप दूर आहे इथून तर मग मी माझ्या मामासोबतच गेली होती टू व्हीलर वर, ते म्हणे चिंचा आलेले आणि म्हण मी घरी पाय टाकल्याबरोबर ते म्हणे क चल म्हणे शेत त्यावर हे चिंच आलेले आहेत म्हणे की चल
हम्म.
हातपाय पण नव्हते धुतले. त्यांना खूपच सवय आहे. इकडच म्हणजे खूप उत्साही आहेत ते, मग त्यांच्यासोबतच गेली पटकन मग चिंच तोडून आणली.
हम्म नाही ना ते आहेच. आता शे त वगैरे असल्या ना घरी किती समजत राहते उत्साह, शेतात जायचं भाजी वगैरे बन वायच मस्त ते होळा मस्त राहतेथ
हा बिट्टे वगैरेची भाजी पण खूप मस्त लागते.
हम्म ती शेतामध्ये मस्त लागते असं मोकळ मस्त
हा कात्रीची तर खूपच मस्त. तुम्ही कधी खाल्लीलं आहे का कात्री? मी नाही खाल्ली मला कधीच कात्री पण मी असं ऐकलेलं की कात्री खूप मस्त वाटते.
हम्म नाही मी पण नाही खाल्ली अजून.
हम्म.
हम् कधीतरी बेट बन या मग
पण त्यासाठी शेत पाहिजे म्हणत आपल्याकडे आपण शेत घेऊया काय?
हो शेत घ्यायचं. हा खरच नाही पाहिजे पण आजकाल सगळं शेत विक कतय आपण शेेत घेऊ
हा तेच तर शेत घेतलं तर कस त्याच्यामध्ये मस्त होते. जाता येता आपल्या स्वतःच असलं की, तिथे माझ भाज्या वगैरे करणं माझं वेगळंच वाटते शेतात.
हो शेतीनी कसं झाडे वगैरे लावले असत तर सगळे आपलेच झाड आपले सगळे सामान वगैरे आपल्यालाच घेता येते.
हम्म हो ते तर आहेच
आपल्याला मिळते मग खाता पण येते आणि मग तेचा असा घेता येते सगळंच
हम्म कस पाहिजे थोडीशी काही ना काही आजकाल तर पाहिजेच लॉकडाऊन पासून सगळ्यांना वाटत आता काही आता फक्त मेडिकल आणि हे शेती हेच व्यवस्थित आहे, कारण हे तेव्हा सगळेच घरी होते ना. लॉकडाऊन मध्ये पहिल्या तुम्ही घेतल्या होत्या की नाही वा
नाही म्हणजे मी लहान होते. तेव्हा तो नाही आम्हाला नव्हतं पण माझ्या घरी घेतलंचस
मी तर घेतलंच नव्हत्या.
नाही
मी एकपण नाही घेतली वॅक्सिन.
नाही माझ्या घरी घेतलं होत सगळे मिळून
हो माझ्या घरी पण माझ्या ताईनी, पप्पांनी सगळ्यांनी घेतला होता. त्यांना तर घ्यावच लागत होत ते कृषीमध्ये आहेत ना. ते पंधरा पंधरा दिवसांना त्यां चालू होत ते टेस्ट करा कि आहे की नाही? हम्म टेस्ट साठीच जास्त भिती वाटतं होती त्यांना
हा हा तुम्ही कधी पुदिनाची च चटणी खाल्ली आहे का
खाल्ली तर नाही
हो मी आज फर्स्ट टाइम खाली खूप टेस्टी लागते मी कधी कारंजीला आता येईल तेव्हा मी तुम्हाला बनवून खाऊ घाल ल
चालते ना मग मला बनवज तुम्ही बनवलीच
नाही माझ्या आजीने बनवलं खूप टेस्टी लागते
त्या त्यांना विचार
हो त्यांनीच मला बनवा लावली रेसिपी
हो का हो मस्त हम्म चांगलंय मग मला सांगा तुम्ही इकडे आल्यावर कशी बनवते
हो
हम्म छान लागते ना मस्त पुदिण्याची चटणी त्याची चवच वेगळी येते मस्त
हम्म आणि ते हच्यात पाणीपुरी वगैरे पण म्हण खूप युज केले ल जाते खूप टेस्टी लागत
त्यामध्ये पण टाकतात ना
हो
पनीपुरीच्या पाणी मध्ये पण टाकतात ना पुदिना पुदिनाच्या फ्लेवरच पाणी मस्त लागते
हम्